हॅलो हा जेवला काय?
आवाज येतो का माजा?
हो हो आला आला. हॅलो आला कि आवाज.
हा येतो हा जेवलीस काय?
हो जेवले जेवले. मग काय चाललंय?
काय नाही ब रुटीन मध्येच आहे रोजच चालू. रोजचच सगळं सुरू आहे सकाळी नाश्ता, जेवण ह दुपारचं परत र चहा पाणी रात्रीच जेवण असंच चालतय. रू टीनम
होय.
होय मामा पण आहेत की. घरी सगळे छान आहेत बघ.
होय ना छान छान आहे बघ मस्त आहे. हम्म मामा काय करायला तब्येत जरी का मामांची? होय.
हम्म. अधिक महिना संपला म्हणलं हो आहे की मी. हम्म सगळे छान आहेत बघ मजेत. आता स्कूल पण सुरु झालेत.
स्कूल सुरू झालेत. आता तस कॉलेजला एक एक त्यांना एक्झाम झाले त्यांची सुट्टी पडलेत. आता त्यात लहान मुलां चे स्कूल ते व्हिडिओ वगैरे बघितलीस का? कसे करून लावाय लागलेत सगळेजण. हम्म. तुझा व्हिडिओ आवडला का तुला?
हो. छानच झालंय. मस्तच झालाय. भरपूर लाईक्स आलेत.
काय सांगतेस. मामा काय म्हंटले? आवडलं. होय. हा हा हा तेच म्हटलं कसा झालाय? होय. तर तसं काय नाही अगं काय झालं इकडं तिकडं जाण्यात मग ते काय माझ्या तुला माहितीय की, मोबाईलमध्ये स्पेस नाही आहे.
होय.
मग ते काय केलं सगळं डिलीट वगैरे केलं थोडं. आणि मग ते ऍप घेतलं. मग त्या ऍपमध्ये सगळं घालून क्रॉप वगैरे करून मग तो व्हिडिओ वगैरे केला. आणि मग परत त्याला साँग लावून मग तुला टाकला. असं झालं. हम्म. मग तेच म्हटलं काय तुला आता आवड तय काय नाही म्हटलं कसा झालाय? काय गाणं वगैरे साँग वगैरे त्याच आवडलं काय तुला?
हो आवडलं.
ह ह दिदीला पण तेच लावलं होत. होय. हो तिचा जरा कस थोडा मोठा होता. जास्त ते फोटो बिटो तेन हम्म. आपलं कस जरा लिमिटेड होत. बाकी डेकोरेशन तेन आवडलं काय? त्यांना मामांना काय म्हटले काय? मग काय तेच म्हटलं. आवडल काय त्यांना?
आवडलं. सगळं आवडलं. छान झालं. संपला एकदा अधिक महिना.
महिना अनारसे खाल्लात काय घरी?
हो खाल्ले की, अनारसे सगळ्यांना आवडले. खाल्ले. हम्म. आत्याना रिपोर्टिंग पण केलं. होय, आत्याना रिपोर्टिंग पण केलं. हो छान झालं होत. बघ की, पहाटे तीन वाजता उठून करतात त्या.
अगं आणि दिवाळीचे पदार्थ वगैरे पण असतात ना.
हो दिवाळीचे पण पदार्थ असतात. हम्म त्यांनी तीन ती किती? एकवीस किलोचे केले अनारसे. आणि पापड एकशे पाच किलो झाले. आणि पापड एक एकशे पाच किलो पापड.
बर उडदाचे?
हा या उन्हाळा सीझनच्यात आतापर्यंत एकशे पाच किलो ची ऑर्डर कंप्लीट केली. त्यांनी पूर्ण केली.
किती पैसे मिळाले ग?
कष्टाच आहे ते. लाटून लाटून हात काय मग हो. नाही, नाही, नाही, एकट करतात सगळं नन्यापासून सगळं एकटा करतात. सगळं, सगळं करता हो घरी तयार कर त्या सगळं. हो अग ते अनारसेला तर किती मेहनत लागते माहि ती का? हं.
त्याला मम्मी आमची सांगत होती, ते सगळं त्याला असं भरून तेल घालून आम्ही करत होत म्हंटली, आणि तेल वरणं अस सगळं सोडावे लागतात. त्याला ते बुड फोड्या येतात ना अशा आणि ते व्यवस्थित सगळं करायला लागते आणि पीठ तिथं ते चिकट चिकट असते ना. तेच्यामला ते मम्मी म्हंटली. अ ते असं लेई त्याला जपून जपून काम आहे म्हंटली. खायला वाटतेय सोप हा नाजूक आहे. आणि अधिक महिन्यात कस ते हे देतात. ह म्हैसूर पाक ते जाळी, जाळी ज्याला जाळी आहे तेन. कोणी कोणी बेणबत्ताशे, म्हैसूर पाक म्हणजे जेना जेना अस जमत नाही ना ते ना अनारसे किंवा काय तर एकेक मैसूर पा दिल्यात एकेकांनी बेन बत्ताशे दिले.
होय. हम्म परिस्थितीनुसार बेन बत्ताशे बकासे पण द्यायचे असतात.
हो तुझ पहिलं मोठं झालं, हे पण केलं बाई आईनं.
होय बत्तशे कोण हे करत नाही ग. आता खात नाही, पहिले खात होते, हम्म.
पोडत्या आणि चहा मध्ये घलत्या. चहा मधे घालते आणि तुला सांगते गुढीपडव्याची माळ असते
हा.
ती पण चहामध्ये घालत उकळत अगं म्हणजे ती साखरच घालत नाही काय? आणि आम्हाला ते ताकून देत अग ठेवून ठेवून ती अग ते कोण खातच नाही ना, पडून राहण्यापेक्षा ती काय म्हणत्या होय, पडून राहण्यापेक्षा ती म्हणत्या हा, म्हणजे चहातन जातय ना साखरच असते ना ती. ते जाते सगळ्यांच्या पोटात म्हणत्या. ह्याला खा, तो म्हणणार नाही, त्याला खा, तो म्हणणार नाही, म्हणून आम्हालाच देण्यात मम्मी तेच डायरेक्ट चहा उकळून सगळ्यां जाते आपल्या आपल्या पोटात. प्रसाद सगळ्यांच्या पोटात पण जातोय आणि कसं मात्र पण होत नाही ग ते.
त्यांची आयडिया छान आहे.
आयडिया छान आहे, मग. काय तर जेवढं काय ती कशापासून काय करेल. काय, अनोखा पीस आहे तो. अग बेनबत्ताशी तिने ते तुळशीच्या तीन लग्नातले आपले साठलेले असतात. समज कोणी दिलेले असतात, तर एवढे तिन ते फोडले, फोडले आणि चहा उकळून देत होती आम्हाला. काय सांगू तुला, मला लय हसायला येतं होत. म्हटलं, काय पीस आहे म्हंटलं हा.
हुशार, हुशार मॅडम आहेत.
होशार आहेत बाई म. इथं येऊन तर खूपच हुशार झालेत.
होय, मग पाटलांच्या घरात हुशारा आलाच लग ते ग नाही तर अवघड होतेे.
मग काय. आपल्या घरातल्या बायका पोरी सगळ्या अशा टॅलेंटेड आहेत. कणखर.
कनखर आहेत अगदी होय मग. हम्म् बाकी बाकी आणि काय म्हणतेस?
काय नाही बाय बस जेवलो जेवुनच बसलेलो. मग तुझा फोन आला, फोन करूया म्हंटलं तुला. फोन आला म्हणा मग मंटल आता हम्म बाकी? गमते काय ग तुला? हम्म. होय काय इकडं एवढा दिवस राहिले
होय, होय सगळं च्या आठवणीत, पहिलं तस होतच.
फोन लाव फोन लाव म्हटली आत्याला आणि विचार म्हणली जमते काय? मी म्हणलं गप बस लगेच जाऊन टेक कुदे तरी म्हटलं तिथं जरा रुळू दे. नाही माणसं म्हणतील आल्यागेच फोन करायला सुरूवात झाली आता यांची होय कणी. होय. तस आहे नाही ग जपणाऱ्याला हाय बघ सगळं.
होय.
आपण एकमेकाला धरून आहोत म्हणून आपल्याला जरा वाटते गं एकमेकांची ओढ. हम मम. बाकीचे कसं आता हम्म धरून राहण्यावर पण आहे.
होय पण एकमेकांना जपलं तर सगळ्या सगळी एकत्र राहतोय. दंगा करतोय मज्जा मज्जा होते सुटते एन्जॉय. होय. तेवढंच ग सुट्यांमध्ये सगळ्यांना एकत्र यायला मिळते ना.
मी येतं मिळतय मग काय आता हम्म. व्याप म्हणजे कस हा आता तर काय माझं तर काय चं सोड निवांत आहे.
हम्म.
जर आता कस तुमचं आता लग्न झालंय त्याच्यामुळे कस तुम्ही तुम्हाला म्हणजे ती करणं बंधनकारकच असते ग बाबा आपण आयच्या घरात असलं की कसं म्हणतोय नाही बाई मला कंटाळालाय. नको असं म्हणतोय पण
हम्म जबाबदारी, कर्तव्य असं होत ना.
काय होय नी.
हम्म होय हम्म. तुझी मैत्रीण काय म्हणते लग्न झालेली रोहिली की नाही.
तिच पण म्हणजे कस आता नवीन माणसं नवीन नवीन ती सगळं म्हणजे घर-दार जरा क्सेप्ट लवकर लवकर आहे म्हणजे आता ती तिथं छान राहिली केलीये आता लई पण इकडं आलेली नाही सो ड मध्ये ते दोन दिवस आलेली. तेवढच मग आता कस तिला पण लयी आता अधिक महिना पाळायला ये म्हंटलं ना तिला तर ती म्हटली की नाही ते आषाढ महिना पाळायच असतोय तेव्हा ते असं म्हंटल्या आता फिरायला निघाले बाई
होय काय? बरं झालं कोणत्या गावाला?
पुढच्या आठवड्यात हिल स्टेशनला तिकडे ऊटी म्हैसूर. तिकड चाललेत होय बुकिंग वगैरे झालंय सगळं.
बरं झालं नवीन नवीन आहे तोवरच गेलेलं बरं नंतर काय मग एकदा व्यापात लागलं की मिळत नाही जायला. हम्म..
आता ते एकदा एकदा कस लग्न झाल की एकदा हेच झालं होयनी गुंतल्या
गुंततो पण असं होत. बाकी आणि, होय बाई आता तरी आवरायचं आणि झोपायचं बघ.
हो. बर बर ठीक आहे ठीके चल करते परत तुला मग. हो हो आवरलं आवरलं हम्म आवरलं. करते तुला हा ठीक आहे. चल बाय बाय ह गुड नाईट.
हा